हॅलो!
पूर्ण पाच करून घेतोय मग माझे पाच करू आता.
हा हा, म्हणलं तुम्ही म्हणे लवकर लागत नाही म्हणता का बरं?
अगं काल लागतच नव्हते त्यांचे.
हा का, काय माहीती बाई.
आणि ते जास्त हे झालं का? लोड पडला का मग नाही येत ते.
काय माहीती, हम्मम्
आता असं काढ न वात मला.
मला बी काढायचं ये राहु द्या चालू नाही माझ आहे बाई मला काई नाही
नाही लाईट गेली का मंग लय राहडे होऊन जातात मग.
हो
हाय आता सध्या
हम्म तुमचे आणि आमची एकच फ्युज.
एकच ये पण मग ते जा ये करून ना सकाळची.
हा हा
त्याच्यामुळ
दुध दी, भांडण नका करू बाई.
हा
हम, टाटा करू राहीलय आजीला.
सार्थक
ये बु भैय्या!
हम्!
हम्म! हम्म!
दहा मिनिट बोला तरी कोणा सांगित डोकं चालत नाही ग.
जाऊ दऊन काय आता कशा व गप्प मारा.
बर परत परत तेच रिपीट. तेस रिपीट.
एकी जणीला दहा दहा मिनिटं म्हणून एक घंटा जातो ना दहा कमी. दहा मिनटं म्हटल्यावर एक एक एक एक जणीले एक तास जाते दहा कमी मिनिटं फक्त.
हॅलो आवाज नाही ना का.
हॅलो! आवाज नाही न का.
नवीन फोन घेतला वाटत काल.
कोणी हा सॉरी पप्पाना घेतला ना.
तेच म्हणलं आमक सांगत होती फोन घेतला फोन घेतला लई मागाचा घेतला.
हाव ह मी विचारून राहीलेेत मला म्हणते तो आल काय करायचं मल बराचे एक पैसे मी हे सांगित नव्हते केवढ्याच आहे. मला अजून पण नाही सांगेल ते बी म्हणते बारा हजारच आहे साडेबाराच आहे.
या.
हम्म माना पण नाही सांगिन ते हम्म हम्!
तर मग सांगा नाही नेमी विचारलं
मला भगवानने सांगितलं वन पंचवीस हाजाराचंय म्हणतय हम्म आणि साडेबारा सांगितलं ये नाही साडे दहा काही चौदा सांगिते.
बोलाच्या धाकाने सांगित नसलं ते
हा हा ना पण मग एवढं काय करायचंय बरं यांला कुठे जायचं होत की काय. मग परत गाडी घेऊन ठेवेल त्या हप्त्यावर.
रिकमेश राडे करते मानसवी.
मग. मग कयच होद्या आपल्या काय कराच तरी. फुट भरतीिंग कसे.
ह मग नंतर आपल्याच पाया पडा द्या.
मला काही घेत नाही मी मी त्या आहो त्यांच. फोन खराब झाला तेने मला या फोनला पैसे दिले नाही ना मी अर्धे टाकेले माझ्या भावाने तन टाकेले. तर मी त्यांना फोन देतच नव्हते येऊ हा म्हटलं तुम छोटी देईल.
हा.
माझा फोन त्यांच्याकडं हा त्यांना लागत होता ना ट्रॅक्टरवर कधी द्यायचे कधी देतच ना. तेमी
हाव काय
हम्म मी आणयचे तु देलच नाही पैसेत कस काय देईन मी फोन तुम्हाला.
बरोबर हाय मग.
मग. माझा बाराच आहे भेटेल ना तुमच्या भैयाला बारा तेरा पर्यंत चांगलं बसल
हा मग तसच घ्यायचं त्याला हे अभ्यासासाठी आम्ही जा अ आ दोन फोन लागतच घरात
हा दोन लागात ना
पण मग आजच ना तंगी मुळं चालूंदरस
आता वस्तू चांगला
आता खत बी सार नग दि न करेल
हा नंतर घ्यायचं मग
आणि त्याच तर आजच चालूल गी आजच घ्यायचा मद्याच बाप म्हणतो आपत्यावर घेऊन घेऊ पण ते त्या दोन हजार रुये शिल्लक भरण पडते
पण मग तुमचे दूधश पैशदेत मग घेऊन घ्यायचं ना हो
हा मला नाही आवडते आपती नुकती
हयना
हा
हो
घ्यायचं तर मग केॅसच लागत आमच्या घरात असंही
आमचं विी येईन तर तसंच करेल व हप्त्यावर घाण मला ल राग येतो
हम ह ते आपक्याच नाही आवडत त्यांनला
आमच्या तिकडं विी नाही करीत व अे कुठ नाही हप््याची कोणीहीच नाही आणि असं दिस नाही काय आकाशालाच नाही नाही
त्यात पहिले पण सवय लागेल त्याच्यामुळं
इकडं बरेचसे लोक ट्रॅक्टर ते सुद्धा हा्त्यावरच घात्या ना
आता मोठी वस्तू म्हणलं तर मग सहजिक आहे समज ट्रॅक्टरला एवढे अगदी पैसे येतात नाही
हा
तेचला म
सामिड तले
हा
हम्म त कुडं गेले हो म्हणती बायाचं काही विी चालत
नाही नाही तेे जाईल दूध घेऊन,
का कावेन लाग घरा ते
हा
मकल ग घरात ते म्हणतीन काही चालत पा यायचं
त्यांला माहिती पाहिला पोसांत काही नाही म्हणात
हम्
बुजे
रात्री म्हणे झोपलो आणि मी वरतऊनंत म्हणत दनव इकडं
तयाळ
काय ऐकलं होत मला फोनवर बोलायचं आहे बाबा नाही मा कॉल करायची मला,
आा
रात्री ते मी फोन केला मला म्हणते मी वरती आलो त्या खाली ये म्हणते द्या ना इकड फोन कोण ऐकलाता मी
आग बतडा होत त
होव का
हा मोठ भाई होता
मला वाटलं का भाऊ होती...
नाही जो अभ्यास करला वरती स्वरूपा कोुकडच..
हो का त्या वरती राहतात आणि तुम्ही खाली.
हा....
हम्.
ह तोन त्या वहिणीचा फोन आलता म्हणल त्याचसाठीच केला असेल तिने...
हा..
हम्म म्हणून लऊन पाहिला तर म्हटलं काय म्हण रोहीणी.
त्या आल्या का म्हणलं काल त्या ताई.
हा...
लोणी वरून आल्या का?
हा कालच आल्या.
ह का...
ते कायल थांब ना आता मग डं ते पोरं ोरं घरीद्या बेड उभे राहते ना साडीच्याही..
हो..
म्हातारीची देन होती.
ह हा... कोणत राहता तुमच्या आजी?
आजी आता वर नेवली ना...
हम्म हा का..
हम्म..
ह ह हम..
रोजे दोन साहेबक होत शाळा असल्यावर आज काहीच नाही.
एवढ्या लवकर करत्या.
हा लगेच सगळ आवडतात धुनं बिन सगळ्या ल पोराजिबात जाऊस्तवर..
हा अ का? हम्..
आज कशाला? नाही डब्यामुळे मग त्यांच होत नापलं होत.
हां...
ते दोघं अघा शाळेत जात्या.
अ लहान भैया कीतवीलाय तुमचा?
एक आठ साडेआठ ला जातो एकक नऊ जातो.
हम्... लहान भैया कितवीला आहे तुमचा?
नव्वीला..
हा का.
हम्म हम्म...
हम्म आणि मोठ बारावीलाय का?
ह त्यासाठीच त फोन लागू रायला पोराजवळ फोन आहे माझजवळच नाही.
मग घेऊन दयान हो तुम्ही मी एखादा त्याला घेऊन याखादा.
पण मग आमचण नाही त्याला आता. फोन घेऊन दिला तर अभ्यास करणार नाही.
ते आहे ना पण मग नंतर घेऊन घ्यायच अभ्यासापुरतं पण मग नंतर जवळ असला का. ळसरा तो
च म्हणल मग पाह आता घेऊन घेऊया आज चालू आहे. डामुडा.
हम्.
त्याचे शिशर तिचे पैसे वले सात हजार रुपये.
हा काय जाय तिकड बाहेर... नाही तर पुढच्या वाट्यावर जा इकड चिडचिडे आहे शंभे पुढे जाय. पुढ जान बाई. रा काल कोलगेट खाल्ल या लहण्या या पोरीणी
आत जरशक थामुन करा मग म्हणजे मग मिक्सरचा ते आवाज नाही येणार.
बरं बरं किती मिनिटं झाले आता काव?
नऊ झाले असल आता.
झाले दहा झाले.
झाले आता दहा.
म हाना.
मग ताव ते हे होत.
ह हा. त्याला काय होतं कानू मिक्सरचा आवाज आल्यावर बाया स्वयपाक ते चालूच राहते बायाचे.
हा पण मग ते कस राहात.
हम्म.
आपल्या आवाज सगळे तिकड रेकॉर्ड होते येई आपण काय काय बोलतो काय काय नाही.
हा ना तेच ना.
त्याच्यामुळे आपलं व्यवस्थितच बोलाच थोडं.
हम्म. चालन ठेवते मग.
हा कर थोडा टायमानी नाही तर मी करीन.
बर, बर, फोन तुमच्या जवळच आहे न पण.
हा हा.
मग पाच दहा मिनिट पाच एक दहा मिनिटां लावते तुमचा मसाल काढल्यावर. मग माझे पाच होउन देत आण लगेच लावाण मग तुम्ही नंतर मला.
हा हा.